येते का आवाज
हो आला
हॅलो बोल ना म काय करून राहीली हा काय करताय आवाज येत नाही काय
आ
आवाज येवून नाई राहीला
जेवण झाल मग येताय ना
आवाज येऊन नही राहीला काय
आला आला हॅलो येऊन राहिल ना आवाज
बाहीर अली मी बोल अता
जेवण झालं का
नाही कुठं झालं आज किती काम होती माया माग आता आता फ्री झाली मी आता नाही वाचतय
बापर इतकौश
हम्म
आज नळ आल ते पाणी भरून ठेवलं दोन दिवसाचा मग दोन दिवस नळ नाही येल
हा म झालं धुनं राहियला आता धुनं धुत आता थोड्या वेनें
हम्म्म्
हम्म
ह हम्
काय अत होते काय
ना घेतली
आं
ममची शिष्ट मला लागत ना घेतली
काय
मुशक
काय म्हणले नाही ऐकवाल मण
मशीन मशीन मतलं
हा हा हा मशीन आहे माझ्याकडं पण दुरुस्तीला टाकली आज
हम्म
आजच बिघडली ते
हम्म
हम्म
या ते मम रेखा म्हणे काल ते राजेश्वरी चालली म्हणे तिथं पार्लर साठी
हा
कोडस म्हण मला सांगतलंच नाही त्याला
मी तुला म्हटलं होतं
कशाला मगलं म्ह
मी म्हटलं तुला पार्लरला जाातचंय म्हटलं ते राजेश्वरी गेली रेखा तही नाही म्हणली मी म्हणली तुला
नाहीई सांगत नाहीग ना स्वपन ट नगला
मग तू म्हणे मला सांगितलंच नाही म्हणे मला मी माझसोबतच बोलली तू हे
म्हणू
हा म्हटलं जात जा उद्या विचारतीलला एक ते चार जाते म्हटलं ती
हा हा.
आ मम ग वण तांला अंग नकीतात.
सामानही भेटतेन चांगल. सरकारकडून सामान पण.
तीन हजार रुपये म्हणती ना फि.
ठीक आ.
ह.
हो का माहित नाहीकडे.
ह आता सांगित पाचशे रुपये फी आहे म्ह अडीच हजार म्हणजे किट भेटते म्हणे
हा पुढतेन् तरी पुढतेना
ती हजार येडणीची बाय कोण म्हणते तथलाच गोष्ट मी
हो हो त्यायचे. आपल्या परळीकर आहे ते.
हो का.
परळीकर.
नन एडण आमतीन.
येणे आहे का मग ते.
ह ते रस्त्यावरच पाडलं हटवट पुऱ्यात समोर जाते.
नाही परळीकर आहे त्यांच आडनाव ज्या पार्लरवाली आहेत.
म तुम्हाला एण कागे
येने नाही परळीकर आहे परळीकर.
ते पुलावरचचना.
एडणे चवेय म्हणे ते येडणे.
हो हो.
उद्यापासून जातो म्हटलं.
हो जाऊन काय चांगलं आहे ना करण.
नाही ते तर महिमा म्हणे हेअर स्टाईल येतच नाही म्हणे तिला अशिश शिकवते म्हणे ते ट्रेडिंग येते.
हा.
म्हणे राजेश्वरी ना हेअरस्टाईल तिन दाखवली म्हणे करून तर म्हणे तू. चालत जाय माझ्यासोबत ऑर्डरले.
हो.
ह का य ते म्हटलं कोणा गल पारला आरही भलेेत तु जा. हा लयी लामचे लामचे आहे तरी काही नाही मग. ते तरी चांगलं शिकवते.
सरकार मान सरकार मशीन आलंन तिथ योजना आली का?
काय माहित विचारा लागन काल गेलती मी पण विचारलं नाही.
हा. योजना आली का पाहायची आली अशील तर तिकडे इतक्या दूर जात का मग?
चांगलं.
हा.
स पाहिलेेत घेते.
हम्म.
नाही न आता हेअरस्टाईल शिकवलं तर बसं आहे.
हो.
रोड मध्ये यश नाही येत अस स्ट्रेट.
हम्म हम्म.
ड तर ना. हेअर स्टाईल, कटीग गिटीग शिकवली तर शिकुन घे
हो.
तती का
ते शिकवल ना मग ती कटिंग वगैरे शिकवेल ना. शिकवील.
काय माहित आता. जाऊन पाहतो उद्या काय हे म्हणे डायरेक्ट आधार कार्ड घेऊ ये डॉक्युमेंट घेऊन ये. पाहुदे मग कशी काय शिकवते काय नाही.
हो
एक होत एक ती घराजवळची पोरगी आली म्हण ते पोहायशी जवळ आहे म्हणे ते देणार आहे म्हणे. आणि पोहायस लय दूर होते.
हो
जवळच्या जवळ म्हटलं मग मला काही नाही वाटलं.
हम्म
ते जवळ होते ना तुला.
हो हो
का आता मग वेळ काढू राहिलो आपण इथ.
हो बरोबर आहे.
हो
हा मोबाईल मध्ये मी एकशे एक मेकअप सांगते की. पहिलं काय लावायच नंतर काय लावायच.
हो ना. युट्युब वर सांगतात ना.
हम्म
कशा कलरले कोणत मॅच होते.
हम्म ते तर आहेच. काय ते अजून पाहुणे घरी आले नाही का पाहुणे वगैरे.
नाही
नाही आले अजून.
हा हा
हा
मी इथे आहे म्हणून सोडून गेली.
पहिली गे पहिले लग्न झालेलं आहे का?
हा हा
हा
ते तुझा भाऊ होता ना. ते पाय ड्रायव्ह होता.
काय नाव होतं. पहिले येत जाय तो.
माझा मामेभाऊ आहे तो बंटी.
बंटी नाही तो पहिले येत होता स्टार्टिंगले पाहय. लग्न व्हायचंच होतं तेव्हा माये. ड्रायव्हर होता म्हणे, ड्रायव्हर आहे म्हणे हा. मागे लागला म्हणे लग्न करायसाठी.
हो हो तुमच्या अजून नात्यातलाच होता ना व.
हो हे माहीती आहे मह्या वहिनी चा भाऊ होता तो चुलत.
तेल काय मग त्याच झालं लग्न?
आ?
दोन लेकर आहे झालं लग्न.
हम्म हम्म.
त्याची पहिली बायकोेली डिलिव्हरीत.
हा.
लत ते भेटीले म्हणजे तुमच लग्न करायचा विचार नाही वाटते म्ह म्हटलं नाही.
हम्म हम् ह हं.
म राय तो म्हटलं येथय. त्यां ल दिसाच पाहिला द वर्षमध्ये किती जाळ्या झाल्या म्हणे पप्पा. पहिले कशा होत्या म्ह बारका्या
म आता पहिला पहिल्यासारखं राहते का मणा?
म तू आताही फरक पडलाच असशेीलल ना मणा.
ह प ते प चित काणा
मग टकलं होतं आधीच.
आता तर लय झालं.
हा पहिले थोडं टाकलं होतं ना त्याच? आठवते मला त्याचा चेहरा. हम्म हम्म.
हम्म हे गेले पालखी आज पालखी आध आमच्या तिकडची शेगाव हे आपल्या पंढरपूरला चालली
हा तिकडे गेलेत आज
काय लोनचं टाकलंत काय तुझा आईन? हॅलो
टाकायचंय का?
हम्म हम्
नाही म्हणून विचारत होती मी काम. काल तबाली जाचं म्हणज काहीच मसाला तेलात नाही टाकाय लागत तो काही नाही साध तेल थंड झाल कि त्या कून सगळं कच टाकून हा
ते लय यडी ये ती हे पा ते तेल तू करणार आहे, की कोण करणार आहे, सपना ताई म्हणे मी करून देणार आहे म्हणे बघ.
हो का आम्ही विचारायले तर तल्याव पण ते अशी सांगे मग मणे अमृता एकनंबर बनवतेव म्हणे.
हा.
येवणे कायच टाईम नस्त तेल नाही फक्त तेल इ करा ना, बाकी सगळं फक्त टका जमवून. तशचंनंतर फोळी द्यायच्या त्यामध्ये टाकून तेंव्हाच हळद मीठ लावायच्या मग तशचं टाकायच्या वा रे वा.
नाही नाही गरम तेल असते की नाही आपलं खूप तेलो गरम होऊ द्यायचं गंजात.
अ तेल गरम झालं की त्याच्या वाफा निघतात. चांगलं वाफा निघू द्यायचं आणि थोडस पाच दहा मिनिट कोमट होऊ द्यायचं, हॅलो
हॅलो.
ह बोल ना.
हा थंड होऊ द्यायचं थोडस, पाच, पाच, दहा मिनिटं, आणि मग त्याच्यात मोरीची डाळ आपलं लोणचे मसाला ते राम मंंदूर लोणचे मसाला ते टाकायचं चटणी, हळद. टाकायची अजून अ सोप, जिरं, धने याचा मसाला टाकायचा.
हम्म.
मंग मीठ हळ आणि मीठ हळद. तर कैरीला लावायची आणि ते मग एकदम थंडगार होऊ द्यायचं. थंडगार म्हणजे तुन्हं सकाळी जर तपवलं दहा वाजता. तर पाच वाजेपर्यंत थंडगार होऊन जाते ते, आणि मग ते सगळा मसाला म्हणजे कोमट तेलात होऊन जाते ना तो मसाला, कच्चा राहत नाही. अन मंग टाकायचं कैरी. हम्म.